हा बोला, संध्याकाळचं झालं का नाही चहा पाणी वगैरे काय?
हो झालं ना, तुमचं झालं का?
हो झालं की.
मग पाऊस वगैरे काय झाला की ना?
हा आजपासून पावसाला सुरुवात पण झालेली आहे. तेच म्हणल अच्छा तिकडे पण तसंच मला वाटलं सगळीकडे झाला तर पावसाला सुरुवात, एक आठ दिवस पावसाने विश्रांती घेतलेली ना.
हो. सगळेजण एक पेरणी केलेते तर पाऊसचं नव्हता आ आजपासून म्हणजे आज पण एक दोन तास तरी खूप मोठा पाऊस पडला इकडं.
अच्छा, कोणता भाग येतो तुमचा?
इकडं दक्षिण सोलापूर ग्रामीण भाग येतोय.
अच्छा ग्रामीण भाग येतो तुमचा, मग तुमची पण शेती आहे का? जेव्हा तुम्ही जाता शेतामध्ये पेरणी वगैरे
हो मला हो मला तर खूप आवड आहे शेती करायची.
अरे व्वा! काय काय पेरलंय मग तुम्ही शेतामध्ये?
उडीद, मूग आणि हेच तूरदा तूर
अच्छा, कसं करायचं असतंय मग ते पेरणी कसं करतात?
ते कोणी म्हणजे असं नांगरायचा करत्यात बैलांनी कोणी म्हणजे टॅ क्टरनी करत्यात, हा ते बिया आणि ते सालपीट असतयं सालपीट म्हणजे समजतयं ना तुम्हाला?
नाही माहिती, काय असं? अ अच्छा हा हा हा.
ते हेज्यात ट्रॅक्टरने जर म्हणजे आपण पेरणी करणार असेल तर ट्रॅक्टरमध्ये वेगवेगळं म्हणजे कप म्हणजे असं डब्बं असत्यात त्या डब्यात म्हणजे घालायचं. एकात बी आणि एकात ते खत आणि ते नांगरायच. आणि ते एक ते एक पंधरा दिवसाने ते म्हणजे पीक म्हणजे उगवतो.
अरे वा!
हो.
अ मग ते जे तुमचे.. अच्छा, मग तुम्ही ते जे बी पेरता ते कसं ते डबे त्यालाच लावायचे काय ट्रॅक्टरलाच.
नाही ते म्हणजे कसं ते मागचं म्हणजे असं असते ना ते नांगरायचं एकं काय त्याला काय म्हणतात आपण ते खोळवा म्हणतो.
हा हा हा.
हा ते म्हणत्यात ते असं जोडत्यात आणि ते जोडून ते म्हणजे असं मारत्यात नांगरायचं ते एकं डब्बा असल्या सारखं असतंय मागे. हो. ते फक्त ट्रॅक्टरला जोडवायचं जोडून ते पुढे म्हणजे असं शेतात घेऊन पेरणी करायचं.
अच्छा म पेरणी केल्यानंतर मग रोज पाणी घालायला लागतच नाही.
नाही नाही, नाही नाही, ते शेतीत जर ओलं असलं ना म्हणजे पाण्याची काही गरजच नाही असा आधुन मधून पाऊस वगैरे पडतोय तर तवा होऊन जातेस सगळं त्याच्यावर.
ह्याच्यावर तरी रोज जाऊन शेतात बघायचं का की कसं असते?
नाही नाही रोज नाही जायचं, असंच कधी तर म्हणजे गवत वगैरे होतं ना मग ते खुरपायला बाया वगैरे लावायचं, मग त्या वेळेसच जायचं. आणि शेत जर लांब असेल, तर आपण जाऊन बघून येऊन येऊ शकतो आठ दिवसाला एकदा. आणि आपण शेतात जर पाहतो चल तर काय म्हणजे असं का बघायचं जास्त हेच नाही, गरजच पडणार नाही. कधी सहज डोळे जरी म्हणजे डोळ्यांनी जरी बघितलं तर दिसतंय, की बाबा अजून पीक उगवल की नाही.
अच्छा किती दिवसात उगवतय मग ते पीक?
एक दहा पंधरा दिवसात उगवतोय. आणि प्रत्येक पीक कसं म्हणजे कुठलं पीक लवकर येतो, कुठलं पीक जर उशीरा उगवतो असं. हा आणि ऊस आहे ना ऊसाचं कसं एक वर्षाने ते ऊस जातं ना कारखान्याला. ऊस एक वर्षभर शेतातच राहतोय आणि हे बा कीचे जे कुठले हा बाकीचे जे कुठले आहेत ना पिकं, ते लहान लहान असलेले ते चार पाच महिन्यांनी होेऊन जाते सगळं. वर्षातून आपण दोन तीन पिकं असं घे घेऊ शकतो.
मग कोणतं फायद्याचं असतं? ऊस असतो का ते अशी ही दोन तीन पिकं आपण घेतो ती फायद्याची?
हा दोन तीन पिकं असलेलं. का तर हे वर्षभर हे उभी सांभाळायचं हे ऊसाला. वर्षभर ऊस शेतात ठेवून त्याला म्हणजे खत, पाणी करायचं आणि वर्षभर ठेवून पुढं एक दोन वर्षांनी एक दीड वर्षांनी ते बिल येतोय. त्यावर ते बिलच येत नाही उगी असं बसतोय आपण हे बाकीचं कसं असतं माहितीय का? ते म्हणजे असं पाच महिन्याने काही येऊ देेत, पण त्याच किती काय होऊ दे पण येतं मग पन्नास, साठ हजार.
अच्छा म्हणजे तुम्ही बाजारात विकता त्याला?
म्हणजे ते असते असतेत ना सोलापुरात? वगैरे ते अडत म्हणतात तिथं. हा ते ऊसाचं कसं काय म्हणता?
हा म्हणजे असं मला म्हणायचंय की आमच्याकडे तर काही शेती नाहीये, त्याच्यामुळे मी कधी शेतात नाही गेले म्हणजे असं लहानपणी गेले असेल? पण माझ्या वडिलांची पण नाहीये आणि आजोबांची आहे, पण तिथं आम्ही कधी असं सुट्टीला जायचं ना मे महिन्यात त्यावेळेस जायचो, त्याच्यामुळे असं जवळून कधी काय पाहिलेलं नाहीये मी, मग आता तुम्ही जसं तूर, मूग लावता का नाही मग
हो लावतो म्हणजे हाताने लावता येत नाही ते, हातानं लावता येत नाही म्हणजे ते अस पेरणी करायच असतो ट्रॅक्टरनी
हा हां अच्छा मग त्याच जे उत्पादन होतंय सहा महिन्यानं किंवा तीन महिन्यानं ते सगळं काढून आणायचं मग परत ते वाळवायचं.
रास वगैरे करायचं हा आणि ह एक मोठ म्हणजे हे असते आडद म्हणताना त्या मराठीत हेच म्हणते तिथ नेवून ते म्हणजे विकायचं हो हो मोठ हो
हा हा हा
आणि हे कस लहान जे पीक आम्ही म्हणजे असं हे तूर वगैरे असतं ना ते एक पाकीट ठेवून घेतो. बाकीचे सगळं म्हणजे बाजारपेठ मध्ये विकून देतो. आणि हे हे काही जास्त लागत नाही तो आणि लागणार मेन म्हणजे गहू ज्वारी हेच लागतं जास्त म्हणजे वर्षानुवर्ष गावाला
अच्छा
हम्म
मग गहू ज्वारी पण उगवत
हो ते पण उगव हरभरा गहू ज्वारी मुग होय होय होय गहू आणि ज्वारी एकदम हो हो आणि इकड आमच्याकड कसं हे हो पप्पा हॅलो हा बोला सॉरी ते चुकनं
हा मग काय तुमचं अच्छा अच्छा
ते पप्पा ओरडत होते कधी पण असं अस म्हणजे बोलते आमचे आवाज येते ते तस एकदम झालं
हा हा हा हा मग गव्हाचं उत्पादन होतंय चांगलं
हो चांगलं होत एकदम भारी म्हणजे गहू ज्वारी आहेच बघा नंतर न तूर नंतरन हरबरा तीस एक होत्यात.
अच्छा दरवर्षी
हो दर वर्षात
मगं हे नाही लावत जस की कोबी फ्लावर बटाटा वगैरे वगैरे कायं
ते इकडं म्हणजे इकडं एक मेथी वगैरे असते ना मेथी कोथिंबीर पालक तुका हे सगळं काय असतयं. ते कोबी ते इकडवून शक्यतो नसत. होयं ते हा हो हो ते कोबीच कसं माहिती काय इकडं जास्त करून इकड फक्त हे तूर मुग हरभरा गहू ज्वारी हे असते आणि ते हा हे भाजीपाला आणि शक्यतो कोबी वगैरे इकड आपल्याकडं म्हणजे हे उगवत नाही. हे इकडे कोल्हापूर साईड ला ते हळद म्हणा कोबी म्हणा तिकडच्या साईडला ते तंबाखू ते असं पीक घेतात म्हणजे कुठल्या क जिथल्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे प्रत्येक वेगळं काय ना काय असत.
हा हा हा मग तुमची किती शेती आहे म्हणायचं एकूण
आमचं आता म्हणजे? आम्ही एकत्र होतो सगळ पन्नासजण मिळून एक मोठ फॅमिली होती चार कुटुंब आता वेगळं झालो म्ह आणि प्रत्येकाला आठ आठ एकर शेती अशी.
अच्छा प्रत्येकाची आठ आठ एकर शेती आहे. अह चार लोक म्हणजे चार भावांची
हो प्रत्येक म्हणजे पप्पांना धरून चौघजण आहेत, प्रत्येकाने आठ आठ
अच्छा मग तुमच्या आठ एकरमध्ये तुम्ही एवढं सगळं हे घेतय ऊत उत्पादन घेताय. मग तुम्हाला बाजारातून काय आणावंच लागत नाही.
म्हणजे कसं पाणी एक एकदा असतो एक एकदा नसतो असं गरज पडलं तर बाहेरून पण आणावंच लागतो.
अच्छा.
हो गरज कधी ना कधीच ना म्हणून ते आणावंच लागतं.
नाही जसं की ज्वारी तुम्ही शेतात पिकवली तर तुम्ही कसं
हे ज्वारी, गहू म्हणा, हरभरा म्हणा ते तूर असतेच तांदूळ कस रेशन भेटतय ना म्हणून ते तांदूळाच काही टेन्शनच नाही.
अच्छा.
हो
पण शेतातलं तर तांदूळ खूप छान लागतं म्हणे आहे ना.
इकड आपल्याकड ते म्हणजे असं उगवतं नाही ना. प्रत्येक हो इकडं नाही, आमच्याकडे फेमस म्हण जे बघा हेच भाजीपाला आणि तुर हरभा हरभरा अह गहू ज्वारी हेच
अच्छा मग हरभरा रा किती असतोय तुमचा हे भुईमूग पण नाही का? भुईमुगाच्या शेंगा उगवतात का?
हो ते पण उगवतात ना. ते पण उगवत हो. म्हणजे? आपल म्हणजे ते शेती जस असते ना त्या वरती डिपेंड आहे. शेती सगळीकडे एकच असते काळी माती असते कु कुठ लालमाती कुठं म्हणजे थोडं वेगळंच असतं थोडं असं ते माती ज शेती जस असेल ना तस ते उगवतं येतोय शेंगा
अच्छा थोडंफार हवामानाप्रमाण
हो हो हवामान काय सगळीकडे एकच अस फक्त ते जमीन म्हणजे चांगलं पाहिजे शेंगा अदर काही पण असू दे ते सगळं येतोय, कांदा पण खूप पिकतोय इकडं
अच्छा.
हो.
चांगलं आहे ना मग
हो आणि मेन म्हणजे हो ठीक आहे.
हा हा हा हा.
हा.